हॅलो हा काय काय काय र काय कयरा भाई
का ना आहे की कायषय
काय नाही तेच म्हणलं सहज करूया.
ह हा
काय आजकाल कॉन्टेंट काय आला नाही म्हणलं म्हणून विचारू म्हणलं
कॉन्टेंट व काय आजकाल बघल त स कॉन्टेंटच करायला
हो बाकी त म्हणडला कॉन्टेंट क्रिएशन बाबतीत जरा काय तर चालू करायचा विचार आलेला ह
आता आमच्या पण तीन चार मित्रांनी जरा चालू केेलं रिसेंटली काय काय टाकायला त्या तुमचा विचार वाडत करायचा
होय ते जरा बऱ्यापैकी म्हणजे आता म्हणजे आपण फिरतोय म्हणजे आपल्याकडे स्किल पण आहेत म्हणले जरा करायला कसत हरकत नाही आवडेल पण आपला कॉन्टेन न
हा डॉक्युमेंटरी म्हणून केलं तरी बासल
हा तस क
कशावर म्हणजे तुम््या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणालास तू काय? यूट्यूब
हा म्हणजे युट्यूबवर पण ऍक्च्युली व्लॉगिंग पण करायचंच आहे. मग तसतर मिनी ब्लॉग हा मिनी ब्लॉग सोशल मीडिया इंस्टाग्रामवर म्हणा युट्यूब वर पण शॉर्ट्स वर देण टाकायचं असं चालय. एडिट करून म्हणजे मिनी ब्लॉग ते व्हॉइस ओव्हर देऊन असं तसं मग करता येते किंवा येत आपलं रेग्युलर ब्लॉगिंग फुल टाइम तस पण हो वॉईसवर पण भारी वाटते ती. पहिला म्हणजे नंतर आपल्याला व्यवस्थित ते एडिट करताना करता येते ना आवाज काय कसं.
हा तेच की फणी वगैरे जरा हे करायला लागते. होय होय
आत्ता भरपूर खूप स्कोप आहे याला कारण की एवढे आता व्ह्यूज आणि यायलेत म्हणजे असं. दिवीला व्हडिओ ला म्हणले जरा आत्तापासन
आपल्याकड रिसोर्सेस पण अवलेबल आहे. काय करायला लागत नाही आणि बघणारी पण खूप लोक आहेत
हा तेच की आणि म्हणजे आपल्याड मेन म्हणजे कॉन्टेंट पण आहे ओ आपल्याडे भरपूर
होय आवडण्यासारखं आहे असं काही हे नाही आपल्या नॅचरल आपण जे काय करतो ते टाकली तरी पण काय हरकत नाही आपल्या व्यवस्थित आहे.
साध्याच आपण स्टोरी लावतो इतर व कधीतरी तेव्हा तेव्हाच. थोडं आपल्याला चांगले रिव्ह्यू देतात स्टोरीला.
असना असं कुठ गेलं की व्हिडिओ फोटो काढतोयच ते जरा आपण जरा
र कमेंट केले की स्टोरी ते बघून देईन तुम्ही चालू कॉन्टेंट क्रिएटिंग हे दे
हा होय होय एकेकांचं खूप भारी असत एकच चांगलं टाकतोस‌. तू केलास काही हरकत नाही तुला मला वाटते. एक साईड बिझनेस टाईप किंवा एक करिअर ऑप्शन म्हणून ओपन होतय ते एक एक्स्ट्रा च कायतरी
हा तेच की साईड बाय साईड तर पाहिजेच अरे आपण काय आणि जस पण आपलं ते हा
वेगळं पॅशन म्हणून करतोय ना आपल्याला पण चांगलं वाटतय
तेच की मेन म्हणजे आवड आहे म्हणून बाकी काय नाही निवांत आपल्याला आणि ते आपण तसं पण करतोयच म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्या ते होतीच कॉन्टेंट काय ना काहीतर
आता मिळाले आता फोन वगैरे आहेत आपल्याकडे इंटरनेट अव्हेलेबल आहे काय हरकत
तेच की एवढंच आपल्या एकत्र येतय फिरायला मिळते हा
बरोबर आहे
ट्रॅव्हलिंग पण होतय
तेवढे ते आठवणी म्हणून पण राहते मेमोरीज म्हणून
हम् तुमचा ब्लॉग मी मध्ये एकदा तुम्ही केलेला म्हणजे कि तू नाही काय असत ते तू अजून पोस्ट केला नव्हतास पण मला दाखवले सेंड केलेलं बग
हा पण ते तीन चार वेळेस अस ट्राय केलेलं मी पण काय काही एक दोन मी पोस्ट पण केलंय मग काय काय चाललेल
तेच कि नाही ते फक्त त्याला कन्सिस्टन्सी लागते ते मात्र आहे आपल्याला काय ना काय तर म्हणजे ते एक दोन दिवस आड टाकून घ्याय तर टाकायला लागणार
हा तेच प्रत्येक जण आता प्रयत्न करतोय खरं, हा बोलकी
म्हणज सौरभ जोशी ए दिन बघतोस की ब्लॉक असलं काही काही टाकतोय
हा तेच की तू तर काय काहीच करत ना म्हणजे काय नॉर्मल आहे डेली लाईफ मधल
ते आणि पहिले स्टार्टिंगच बघितलस ना कशी होती परिस्थिती ते त्यावरन त्यांनी
तर कुठ काय म्हण किती सात आठ गाड्या मोठ केवढं घर काय विषयी म्हणाला
टेन्शन केला रे तिन तिथं घरी जीटी लाईफच जागा लागला
तेच कि कोट्टी मध्ये काय इस्टेट असेल आता दोन दोन तीन तीन घर घेतली
मग काय मी असंच ती रिल आलेली मला एक असंच बघत होतो त्याच ते डेली इन्कम अस तुम् त्यांच रेव्हन्यू किती जनरेट होत असेल मला सांगत ते तर कमी कमी वर्षाला त्यांची पन्नास साठ हजार रेव्न्यू जो आहे जनरेट होत्या सौरभ जोशीची
पन्नास साठ
हा सॉरी पन्नास साठ करोड सॉरी हा वर्षाव
होत असणार
सगळं म्हणजे ऍड्स म्हण हेतेन सगळं धरून तेन युट्यूबचं तेन अधे तरी तेवढ्या होच्यात
तर नॉर्मल युट्यूब वरचे पण म्हणजे आता तो तर एकदम इंडियाचा टॉपचा युट्युबर आहे तो व्लॉगिंग मधला ते बेसिकच तेच पण महिन्याला नाही म्हणलं तर करोडपर्यंत जात
निवांत निवांतच की व्युवज वरच केवढे व्यवसच मिलियन मध्ये येत जात तर
हा आणि मेन ऍड वर आणि स्ट्रॉ देरा मिळत बाकीचे स्पॉन्सर वगैरे येतात तेच कि
आणि ते प्रमोशन येत आणि करतात नंतरच्या
हा तेच की ब्रँड वेळ वगैरे
ब्रँड येईल दवरत रा आणून होयय आणि आता ए आय मूळ खूप सोपं झालंय रे म्हणजे आपल्याला काय झिरो ए पटचं म्हण तसं बघाय केलं तर
तेच की खूप काम म्हणजे सोपं पण झाले आणि इम्प्रूव्ह पण झाल प्रोडक्टिव्हिटी
हा क क्वालिटी इम्प्रूव्ह झाल्या त्या आपल्या आयडियाज आणि भरपूर येणार त्या मग हरकत नाही करायला
तर
आणि काय मग तुझं काय म्हणण आणि त्यात
काय नाही म आता युट्यूब जर्नी पण स्टार्ट करायची म्हणली तर आता एक एक काय करतात की लॉग व्हिडिओच एक चॅनल ठेवतात आणि शॉर्टस साठी पण एक
होय होय हा अरे ते मी बघितले भरपूर अरे दोन तीन चॅनल आहे त्यांचे आणि बऱ्यापैकी सबस्क्रायबर जर आहे जस
एक रिएक्शन साठी फक्त ठेवतात एक गेमिंग साठी म्हणजे काय तू जर बघितलास तर किती एवढे तीन चार चॅनल किती
आयडिया तेच बघकी कशी आहे बकी म्हणजे एकाच चॅनेलवरून टाकण्यापेक्षा दोन तीन चॅनेलवरून त्यात ना आणि रेव्न्यू जनरेट करायचा चेष्टा नाही हा वॉचिंग टाइम लाईव्हच पण लाव साठी पण वेग चॅनल असते
हा लाईफ स्ट्रीम करतात त्यावरन पण ते काय ते सुपर चार्टर तेत ना नाही वेगळे
हो अरे हा सुपर चॅट म्हणून आ मी त विसरलूस की ते आणि दहा दहा हजार अस देतात सुपर चॅट ला
तर ते युट्यूब पण त्यातलं बरेच ठेवते नाही म्हटलं तर चाळीस
हा टॅक्स तरी आहे त्यांचा पण फायदा च आहे त्याशिवाय एवढ
तेच की बहुतेक साठ टक्के ठेवते आपल्याला चाळीस टक्के मिळते असं काही तर आहेयच
हा तेवढा असता बरोबर आहे आणि आता कसं आपल्याला नेचरच आणि एकदम असं जास्त हे आहे रे म्हणज नेचर ब्लॉगिंग साठी तर म्हणजे असं सगळं पहाड बहाड म्हणजे अडेड स्पॉट्स
तू पहिला मग इं्स्टाग्राम वगैरे जरा रीलधी चालू कर मग थोड्या दिवसाांनी मग पाहिजे तर मग हा युट्यूबवरर जे टाकणार त्यातलं छोटस एक ट्रेलर टाईप पण इकडे टाकू शकते इ
हा म युट्युब म्हण इस्ट त्यावरून आपण यूट्यूबचे हे करू शको ना युटूब लिंक ऍड करून
हा ऍड करू शकते तिथं लावलं म्हणून ते छोटे क्लिप ऍड करू शकत ते तेच क
हा छोट कि
चांगला आहे ते खरं चांगला आहे त गोष्ट आजकाल खूप जण करल्यात नाही चांगला ऑप्शन आहे म्हटलं ट्राय करू
हो तेच की ऑप्शन तर चांगलाय नाही बाकी आता कसं की बाकी आता बाकी म्हणजे आवड आहे त्यात बाकी आता इंजिनिअरिंग लाईफ आहे माहिती आहे तुला
हा तेच की बाकीच पण पाहिजे लोक आहे दोन चार गोष्टी वेगळ्या आपल्या हॉबीज म्हणा
हा फक्त असं वाटते कधी कधी कि लेट झालाय. फार म्हणजे असं आधीच जरा सुरुवात कराय पाहिजे आता एकदम असं
खर बेटर लेट दन ये असं म्हणत त्यामुळे केलेलं काय कधी पण चांगलंच
चालू बी आणि चालू एकदा केलं की ते समजत पण आपल्याला म्हणजे फ्लो फ्लो मध्ये आपणच ते जा
हा तेच ना आता आपल्याला नंतर तर जर प्रोग्रेस दिसायला लागला तर आपण स्वतःच कन्सिस्टंट होतो
हा अजून कॉन्फिडन्स येतो आपल्याला मग अजून आपण पोस्ट करतो हे करतो.
स्वतःलाच अजून वाट
होय ते माञ आहे आणि मेन आणि आपल्याला तेवढंच एकत्र भेटाला परत तेवढ्यासाठी कॉन्टेंट हे तेन
होय होय तेच काही इंटरॅक्शन वगैरे होते चांगलय
नाही डोक्यात ते आपण पोडकास्टिंग करायचं पण होत जरा पॉडकास्ट आपण मित्रमित्रांबरोबर हा कारण की तेवढंच म्हणजे आपण ओपन अप होतेस. सगळ्यांन बरोबर तेवढं जरा मित्रांन बरोबर असं पण पण करायचं ते पण
पोडकास्ट पण चांगला आहे ते पण करूया मध्ये असं ग्रुप आपला फ्रेंड्स मग करू शकतोय का आता
होय पोडकास्ट आणि कसं चॅलेंजेस ठेवायचे तो आता कृष्णरा महाडिक. बघत असशली ब्लाँग माहित असेल तुला?
होय होय
ते ना तरी सेंडस टाकलाय बघ चॅलेंजेस तेन केलेले ते काय काय
होय होय ते चांगलं टाकत राहतोय तो कंटेंट चांगला आहे त्याचा खूप
आणि मग त्याला ती फॅमिली म्हणून भरपूर अजून ये मिळाला रे
हा त्याला फॅमिलीमुळे एक्सपोजर मिळाला तर कंटेंट पण चांगला मिळते त्याला थोडा
होय
आणि सपोर्टिव्ह आहे त्याची फॅमिली त्याला त्यामुळे पण अजून चांगलाय
ते एक पाहिजे म्हणजे सपोर्ट असलं की नाही कुणाच तर आपल्याला अजून ते कॉन्फिडेनसली
प्लस पॉईंट मिळते आपल्याला एक जरा वेगळं कॉन्फिडन्स येते.
असं जर कोण डिमोटिवेट करायला लागलं कि मग ते म्हणजे आहे ते पण ते कोण
होय होय कारण की तो जरा ते थोडंच पॉलिटिकल नेचर पण आपलं दाखवते आपली पर्सनल फॅमिलीच पण दाखवत आहे थोडंच
ह
हा आणि गेम्स वगैरे पण काहीतरी इवेंट्स वगैरे ठेवतय
म्हणलं तुम्हाला एकदा विचारायला तुमच्यामुळे मोटिवे्शन मिळालाता
करा ते चांगला आहे तुम्ही बघा मला काय लागल तर- सांगा काय मदत लागली तर होय होय होय
चालेल चालेल ओके ठेव मग